अ
हॅलो हा आवाज येतोय माझा? हो हो येतोय.
हा काय कुठे आहे जॉब वर आहे काय हा येतोय आवाज.
हा मी नाही काय नाही आज मी सुट्टी घे म्हणजे माझी सुट्टी आहे मी असं ऐकल की तुम्ही हैद्रबादी दम बिर्याणी खूप छान बनवता?
होय आज काय तुम्ही संडे स्पेशल आज
हा हा मग तोच प्लॅन आहे मग तेच म्हंटलं जरा विचारूया.
हा हा हा चालते की सांगते की आज बनवणार असाल तर तुम्ही काही घरी पाहून येणार आहेत का काय? का आपलं विकेंड आहे असंच?
हा वीकेंड आहे मग करूया म्हटलं प्लॅन जरा यमी यमी टेस्टी खाऊ वाटाय लागलंय स्पायसी तेच म्हटलं जरा मध्ये सांगा म्हणजे मला येईल असं मी कधी ट्राय नाही करत तो सांगा.
ह चालतेय मी तुम्हाला सोप सांगिन आणि ज्यावेळेस तुम्ही ही ट्राय करून बघाल ना त्यावेळेस आणि तुम्हाला दुसरी जरासी वेगळी सांगेन म्हणजे एकदा तुम्हाला प्रोसेस कळाली ना त्या बेसवर तुम्ही कोणती पण बनवू शकताय. म्हणजे कशी एकदा प्रोसेस कळाल्यावर अ कुठली हैदराबाद चिकन दम बी बिर्याणी सांगू
हा ठीक आहे नाही नाही मी मटन नाही खा तुम्ही चिकनच सांगा.
हा चालतंय चालतंय किती करणार हाय म्हणजे किलो आता जर आपण एक किलो किंवा अर्धा किलो जर चिकन आणलं तर त्याच त्याच प्रमाणात आपण तांदूळ घ्यायच एक किलो किंवा अर्धा किलो आणि सगळ्यात आधी चिकन काय म्हणला
चार लोकांना अं पुरेल
अ एक किलो एक किलोची बिर्याणी ना आठ लोकांना पुरत्या अर्धा किलो म्हणला तर तुम्ही चार लोक आपण निवांत घरात खाऊ शकतोय.
ठीक आहे मग तुम्ही मला चार लोकांचं प्रमाण घेऊन
हा मग अर्धा किलो ठीक होतंय तुम्हाला अर्धा किलोमध्ये.
ठीक ठीके सांगा मी ऐकते.
हां अर्धा किलो चिकन घ्या घ्यायचं आणि चिकनला विनेगर आणि लिंबू लावायचा. आणि स्वच्छ धुऊून घ्यायचं आणि एक दोन पहिला विनि गर आणि लिंबू लावून एक दोन तीन मिनिटं त्या पाण्यात ठेवायचा. त्याला तसंच आणि मग त्यानंतर दोन तीन पाण्या धुवून टाकायचं. कारण विनेगर आणि लिंबू लावल्याने काय होतंय चिकन मधलं ब्लड वगैरे असतं ना ते सगळं निघून जाते. आणि त्याचा वास पण येत नाही चिकनचा असं असा वास येत नाही एकदम स्व मग त्यानंतर आपण चिक ह्याला मॅरिनेशन करणार आता लक्षात ठेवायचं तुमी अर्धा किलो आपण चिकन घेतलंय मग त्याच प्रमाणात अर्धा किलो आपण तांदूळ घेणार आहे तांदूळ पण कोणते येणार आहे पण बासमत किंवा दिल्ली राईस लांबडा घ्यायचा.
हा हा बासमती किंवा देवी
हा तो घ्यायचा आणि आता चिकनला पण मॅरिनेशन करायचं. मीठ घालायचं आव आपल्या म्हणजे चवीनुसार मीठ थोडीशी हळद, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि त्यात आपलं लाल तिखट आपल्या घरची लाल तिखट वापरू शकताय किंवा दुकानातला लाल तिखट मिळते ते वापरू शकताय आणि मिक्सरला आल्ल लसूण मिरची आणि कोथिंबीर पेस्ट करायची
हा
आणि ती पेस्ट पूर्ण त्या ह्याला लावायची त्या मिश्रणाला म्हणजे मॅरिनेशन करताना चिकनला ते ओतायच त्यात अर्धा लिंबू पिळायचा आणि दही घालायचं दही तुम्ही घालू शकताय अंदाजे घाला दही म्हणजे तसं बघायला गेलं तर एक सातशे आता एक पाकिट येते नाही त्यातले अर्धा अर्धा पाकी घालायचं आपल्या प्रमाणानुसार घालायचं आणि तेवढं तर आपल्याला कळतेच कि हाय नाय मग बरीच त्यात त्यो कांदा तळून घ्यायचा
हा
आणि तो का तळेला कांदा घालायचा त्यात. आणि ते तळेला कांदा हा कुरकुरीत एकदम कुरकुरीत होऊपर्यंत तळायचं आणि तळेला कांदा असतो त्यांन त्या त्याच आपलं तेल राहतंय की
हा होय बरोबर
पण त्यात घालायचं म्हणजी इमॅरिनेशनमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकायची इतकंच टाकायचं जास्त काय मस्त ह्यात काही नाही ह्यात आणि कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा वरून आणि चांगल मॅरी असं चोळून घ्यायचा सगळा मसाला त्याला आणि मॅरिनेशन करून एक अर्धा तास तरी एक कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त तुम्ही एक तास एक दीड तास ठेवायचं. कारण जेवढं ते मुरल ना तितकं छान लागतय मसाले आतपर्यंत मुरल्यानंतर मग आपण त्यानंतर आता तांदूळ करून घेऊया आता तांदळात कसं करायचं अ आता दादा कुठला घेणाराय तुम्ही दिल्ली राईस घेणारे काय बासमती घेणार आहे.
बासमती घेईल मी
अ बासमती घेणार मग त्याला असं लय असं स्मॅश करून धुवायचं नाही कारण तो तुटतोय.
हा बरोबर
हा मग असं असं वरच्या वरच्या म्हणजे हाताने असं धुवायचं. आणि एक अर्धा तास तो पाण्यात ठेवायचा तसंच त्या काय होतय तांदूळ लवकर शिजला जातोय.
हा होय बरोबर
आणि जेवढा आपण आता तांदूळ घेतलंय त्याच्या डबल पाणी घ्यायचं एका पातल्यामध्ये आणि त्या पात्यालात आपण सगळे खडे मसाले टाकायचे. म्हणजे जिरे लवंग दालचिनी, तमालपत्र, छोटी वेलची, मोठी वेलची आणि आण हे ते मो दगडी फूल सारखं असतय क नाय फुल ते चक्री फुल आणि जावित्री आणि मिर एवढं टाकायचं हे सगळे खडे मसाले टाकले आपण त्यानंतर त्याच पाण्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं
हा
आपलं म्हणजे ते तेल टाकल्यामुळे काय होतय की भात चिटकत नाही एकदम मोकळा मोकळा होतेय.
हा हा असं फडफडी टाईप
हो आणि कोथिंबीर टाकायचा, पुदिना टाकायचा आणि अर्धा लिंबू टाकायचा कापून पिळा व पिळायचं वगैरे काय नाय
असं सहजच हा ठीक आहे ठीक आहे.
त्याच्यामुळे काय होते लिंबू टाकल्यामुळे एक तांदळात पॉ तांदळाला ना पॉलिश पणा येतोय म्हणजे व्हाईट कलर सारखा येतोय पूर्ण एकदम व्हाईट कलर येतोय तांदळाला
हा हा हा
टाकायचा आणि असं त्याच काय अस लेमन राईस सारखं म्हणजे असं टेस्ट वगैरे काही लागत नाही ना त्याची फक्त ते पॉलिशिंगसा ते आपण त्याला टाकले.
हा. होय. मी हे पाहिलय म्हणजे यु टूब मध्ये वगेरे रेसिपी शेअर करताना ते
हा. हो आ छान होते. करून बघा तुम्ही आणि म मीठ टाकायचं चवीनुसार आणि मीठ जरा जास्तच टाकायचं कारण की, बिर्याणीतल्या तांदळाच जर मीठ जर कमी पडलं तर, पूर्ण बिर्याणी फिकी लागत्या व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे तांदळाला ते मीठ अस. बरोबरच टाकायचं. आणि एक उकळी येऊ द्यायची. उकळ ना ते सगळं. आपण आत आता अम सगळ कोथिंबीर, पुदीना वगैरे सगळ मसाला टाकलाय, उकळ ना! एका गाळ एका हे न सगळयाचे खडे मसाले आहेत ना, खडे मसाले काढून घ्यायचं.
हा.
आपण तुम्ही तसंही टाकू शकताय, पण ते काय होतय? बिर्याणी खाताना दाताखाली एख एखादा खडा मसाला आला का नाही? त्याची पूर्ण टेस्ट बिघडतिया.
हा बरोबर.
किंवा जास्तच खडे मसाले वापरले तर, म अस तिखट लागतय खूप झनकतय. त्यासाठी मक ते खडे मसाले सगळा, काढायचा आपण
ठीक हाय.
मग खडे मसाले काढल्यानंतरन, त्याच्यात काय घालू शकताय तुम्ही? अ- मग आता राईस घालायचं.
हा.
राईस घालायचं आणि राईस शिजवण्याची पण पद्धत हाय आणि बिर्याणी मध्ये कस, राईस लई महत्त्वाचा हाय. कारण तुमचा राईस जर व्यवस्थित परफेक्ट असला तर ती बिर्याणी होऊ शकत्या. नाहीतर मग ती खिचडीच हुईल.
अ- म्हणजे अस गीचं टाईप झाल की ते, वेगळंच होऊ शकते.
हा वेगळंच होऊ शकतय. त्यामुळ काय करायचं, राईस आता एका उकळी आली ना पाण्याला कि मग तो राईस आप भिजत ठेवलेला अर्धा तास, त्यातलं पाणी काढायच आणि राईस टाकायचा. आणि बरोबर टायमिंग लावून सात मिनिटे भात शिजवून घ्यायचा. आणि गॅस थो एक दोन मिनिटं मोठा ठेवायचा, आणि त्यानंतरन गॅस मिडियम ठेवायचा. हा आणि ज्यावेेळेस तांदूळ पूर्ण वर यील ना? त्यावेळेस म्हणजे सात मिनटाला पूर्ण वर येतोयच. त्यावेळेस तांदूळ बरोबर ऐंशी टक्क शिजलेला असतोय.
हा.
आता तुम्ही, मी जिस सांगणार आणि सांगितलय तुम्हाला आता ही बिर्याणीये ही कच्ची बिर्याणीचाय कच्ची बिर्याणी म्हनायच याला कारण आप आपण चिकन शिजवून घेतलेलं नाही. अजून नुस हा नुसत मॅरिनेट केलेय. काय करायचं ज्या ज्या भांड्यात आपण चिकन म्हणजे बिर्याणी करणारे आपण त्या भांड्यात सगळं ते आधीच पहिला त्याच भांड्यात मॅरिनेशन करायचं म्हणजे आपल्याला म्हणजे डबल ताप होत नाही नाही.
होय बरोबराय म्हणजे तिथं ते मुरतंय ना व्यवस्थित असं मसालेच वगैरे जे काही
हा आणि मग त्याचं ह्याच्यात केलं क नाही मग ते गॅसवर भांडं ठेवायचं तसंच म्हणजे अजून गॅस पेटवला नाही आपण गॅस पेटवायच नाही लगेच आणि ज्या वेळेस आपण म्हणजे करणारे ना बिर्याणी म्हणजे आता लेअर घालणारे आ पण आता आपला तांदूळ शी जलाय मग त्या तांदळात तलच एक दोन आपल्या आमटीचा चमचा असतोय कानाय ते दोन दोन हे करायच आणि घालायचं म्हणजे दोन चमचे चिकन मध्ये गरम पाणी आमटीच आणि ह्या ह्याचतलं अ तांदळातलं कळालं
हा बरोबर
हा त्या घातल्यानंतर मग भाताची सातव्या मिनिटाला भाताची पहिली लेयर घालायची आणि पट पट पट पट भात हे करायचा घालायचा त्यात पूर्ण पसरवायचा
हा हा हा
आणि गॅस पहिला मोठा ठेवायचा पाच मिनिट पूर्ण पहिला भात त पसरवून घ्यायचा लगेच गॅस पेटवायचा नाही पण पूर्ण भात पसरवून घेतला. त्यानंतर न त्याच्यावर तूप घालायचं, अ बरिस्ता घालायचा, कोथिंबीर, पुदिना घालायचा. आणि तुम्ही फूड कलर वा परू नका म्हणजे माझ तर वैयक्तिक मत आहे. फूड कलर नकोच आपण घरी कर कलर कस करायच दूध घ्यायचं दुधामध्ये हळद घालायची.
हा
त्याचा जरा घट्ट सर पणा अस केलं ना म ते हळद तो तो टाकायचा मग तो येलो कलर सारखं होतंय आणि तूप टाकलं ना तुपानं पण येलो कलर सारखं भात होतय. आणि रेड कलरला तुम्ही बीट वापरू शकता बीटाचा रस घालायचा
हा बरोबर म्हणजे अ हा बाहेरचे फूड कलर युज करण्यापेक्षा घरी केलेलेच
हा हा फूड कलर बाहेरचे कसं बरोबर नसतात ना केमिकल युक्त आहेत मग ते इतक आपण सगळं चांगलं करायचं आणि केमिकलचं कशाला खायचं.
हूं बरोबर आहे हे मला खूप आवडली तुमची आयडिया
हा आणि मग त्यानंतर दम देण्यासाठी आपण काय करायचं फॉल पेपर असला तर फॉल पेपर लावायचा जर आपल्याकडे घरी फॉल पेपर अवेलेबल नसेल तर आपण चपातीच कनिक मळू शकतो. तसं कणिक मळायचंच चपातीच आणि पूर्ण त्या पातीलेला लावायचं आणि त्याच्यावर झा झाकायचं झाकण आणि ते पूर्ण सील पॅक करायच त्याच म्हणजे हवा जाऊ नये बाहेर
बरोबर
त्याच्यावर ठेवायच काहीतरी जाड भांड
ओके
जाड भांड ठेवल्यानंतर ना मग पाच मिनिटं गॅस मोठा करायचा
हा
म्हणजे चिकन शिजेल आणि त्यानंतर न बारीक करायच आणि ही प्रोसेस फक्त वीस मिनिट शिजवायची वीस मिनिटं विसाव्या मिनिटाला गॅस बारीक करायचा आणि एक पाच मिनिटांनी बिर्याणी काढून बघू शकता एक नंबर बिर्याणी होत्या करून बघा.
होय तुम्ही जी रेसिपी मला सांगितला हो हो नक्की नक्की मी ट्राय करेन आणि तुम्हाला मी त्याचा फीडबॅक नक्की देईन.
हो नक्कीच द्या बघा चालतय आणि काय वाटलं ना कॉल म्हणजे बिर्याणी करताना काय वाटलं तर कॉल करा.
हो हो नक्की नक्की सांगितल्याबद्दल धन्यवाद ओके